हॅलो
हा बोला की.
हा बोला ना
तुम्ही पण झोपत नाही वाटत दुपारी.
हो झोपते पण आता सध्या हे कॉल चालू म आता आपले पाच कॉल झाले की काय टेन्शन नाही ना.
होय हे टास्क एकदा कमप्लीट झाले की मग काय टेन्शन
हो पाच का सहा आहे?
सहा आहेत सहा.
अस आहे ना? अरे ते
हा करायचे तेच की तेवढं कंप्लीट झालं की म काय नाही थोडं थोडं थोडं तरी कर कराय पाहिजे होय नाही कंटिन्यू तेवढे एकसारखे होणार नाही आता पाच वाजले कि परत आणि पा सहा वाजले की सगळी परत बिझी
सहा मई अजून आपला एक चालेल ना
हा अजून एक चालेल न्हव पाससहा नंतर म्हटल सगळ्या लेडीज
आ..
लेडीज ओ पास सहा नंतर आणि बिझी म्हटलं सगळ्याजनी अस सात
हो हो हो
कोणाला वेळ मिळत नाही नई चहा, पाणी स्वयंपाक करायचंय कोण अवेलेबल नसते तेव्हा मग परत?
हो ना
असं म्हटलं
बाकी काय म्हणता? तुम्हाला काय? आवडतं इकडचं काय? आमच्याकडे काय पदार्थ काय? आमच्याकडे येच आहे पुरून पोळीचे जास्त आणि नॉन हा
की मोठ्या अशा पुरणपोळ्या बनवतात काय?
नाही ते मोठे मांडे असतात आणि अ पुरणपोळे छोटे असतात तुमच्याकडे काय चालतं?
आमच्याकडे हे जास्त तांबडा पांढरा रस्सा जास्त जास्त
आणि स्वीटमध्ये
स्वीट मध्ये अस काय नाही? सगळंच असते तसंच फेमस असं काही नाही एवढे इकड कोल्हापुरात फक्त हा तांबड पांढर रस्सा एवढंच अस जास्त फेमस म्हंटलासा तर मग वेगवेगळे स्टॉल्स असतात मिसळ
आमच्याकडे ना ते हे असतं अ- पुरणपोळी छो- छोटी असते आणि ते मोठा मांड तुम्ही म्हटलं ना ते मांडा असतो खांदेशी मांडा
हा म्हणजे ते बघितलंय कधी खाल्ल नाही आहे पण ते हे वगैरे अस बघा स्टॉल्स वगैरे लावलेले असतात प्रदर्शन वगैरे असतात बघा
खाऊन पाहिजे ना चां चांगले असतात घेऊन पाहिजे काय होते दुधाबरोबर तूपाबरोबर छान लागतात हो हा फक्त मोठ आणि चवीला थोडं वेगळं असतं
जरा टेस्ट वेगळी असते का हा म्हणजे मी एकदा बघी बघीतलय फक्त पण खाल्ली नाही कधी आता बघ नेक्स्ट टाईम आता प्रदर्शनमध्ये असतात म्हणून म्हटलं म्हणजे ते खांदेशी असं लिहिलेलं असते तिथे ना
हा हा
त्यासाईझ ची तुम्हाला पण येते मोबाईल लावता
हो बनवतो ना आम्ही नाही मोठं नाही बनवत छोटेच बनवतो आम्ही आणि मोठे ना मोठे लागले ना मांडे विकत घेतो इथं विकत मिळतं
होय हा हा आमच्याहित हाय तस भेटत
होय का.
नाही नाही तर नाही भेटत ते एक्झिबिशन मध्ये वगैरेच असतात फक्त तसं इथं कोण असं बनवत नाही
नाही आमच्याकडे असं जागजोगी घरगुती बनवून देतात
हित नाही मिळात असं रेगुलर आपले गुलाबजाम रबडी हे ते अस एवढंच हा. तसले पदार्थ नाही पुरणपोळीचे स्टॉल्स वगैरे पण आहेत आता मोदक मेन म्हणजे मोदक असतात मोदक पण भेटतात बघा उकडीचे छान होय होय होय उकडीचे मोदक मिळतात बघा. हम् हम् मला पण एवढे नाही जमत मोदक
नाही ना
हम्म म्हणजे ते कस व्यवस्थित यायला पाहिज रेग्युलर येतात मला उकडीचे काय जास्त जमत नाहीत तो, नाही केले मी पण तेच जसे वि कत भेटतात ना तसे घरी नाही मिळत असं म्हटलं
हा हा मि केलेलेत
छान असतात आओ एकदम सॉफ्ट मऊ सुत अशे असतात
मला जमतात मि केलेय पण कुटाणे खुप असतात ओ त्याचे
हम्म हम्म ते हे पण मिळत ते ना त्याच उकड पण पिठ पण मिळत विकत
उकडीच्या मोदकाच अस पिठ
हो का
हा होय ते पिठ मिळतय की विकत तांदळाच्या उकडीच म ते फक्त घरात आणुन उकड काढुन बनवायच त्याला छान अस वाफवुन ते म्हणजे सुंगधी इंद्रायनी तांदळाच वगैरे पिठ असत ते बनवलेले धुवुन सावलीत वाळवून ते बनवत बघा ते त्यामध्ये अशी उकड काढली का पण छान वास येतो त्याचा इथ शाहुगीरी आमच्या इथ पण भेटतात म्हणजे वीस रुपयाला एक मोदक असतो ते अक्षरशः पण एवढा मोठा असतो
आवाज येतो काओ हो ह
होय काय होय यायला लागलायना व्यवस्थित हाह ह
कोणीतरी आल असेल म्हणुन,
हंम्म हंम्म आमच्या मुलगिला आहे बाई कुत्र्यां ची आवड
तिला खूप आवडतात
शांत झोपलेला होता बन्द करायला पाणि भरलं
हंम्म हंम्म हम्म
मग ते आवाज ऐकला ना हा
आपल्याला बघितलं की त्याला असं वाटतं घ्यावं त्याला सोबत
होय काय
लहान पोरां सारख
हा हा हा हा तुम्हाला पण आवडय वाटतं?
हा मग ते चांगलं झोपलेलं होतं मी ते मोटर चालू बंद करायला गेले का मग ते पाहिलं का लगेच त्याला वाटत त्याच्या जवळ जावं किंवा त्याला घरात घ्यावं असं होत अज हा ते सासऱ्यांना नाही ना आवडत घरात घेतलं
होय काय? ह हा सगळी जॉईन फॅमिली आहे काय? हम्म हम म दीर वगैरे पण जाऊ वगैरे पण असतात का?
नाही ते नाही सासू, सासरे, नी आम्हीच आहे आणि दीर जाऊ खूप आहे गावा तिकडे गावाकडे राहत
हम्म हम्म हम् दम भरला वाटत तुम्हाला? दम भरला का? काय? म्हटलं
नाही नाही दम नाही भरला हा ते हे पोर मी ना आवाज मोटर चालू मोटर टाकी बघायला गेली होती वरती भरली
तेच की म्हणूनच म्हटलं मलापण आता द सारखं वर खाली करून बास झालंय कोणा आले की खाली? जावा वर या आता आज जरा मीच घरी म्हणून काय वाटत नाही आज कोण नाहीच शक्यतो कमी आहे
मला पण तसंच आहे आज मिस्टर नाही म्हणून एवढं बोलता आलं नाही तर ते असल्यावर एवढं बोलू पण नसते कॉल ही झाले नसते.
होय काय?
हा ते बाहेर गेले नाही असते त्यांना सुट्टी पण कार्यक्रम होता ना म्हणून ते कार्यक्रमाला गेले हम्म हम्म
असं झालं व्हय हम्म हम्म हम् आमच्या नाय खाली सगळे काम चालू हायत कलर द्यायचा चालू आहे म्हणून कोण पाड्या रा आ नाहीत म्हणून आमचं पण नाहीतर आले की चला पर डिस्टर्ब होते मग तेवढं हम मी आता कितवेंदा केला म्हटला तुम्हाला? त चौथ्यांदा का?
हा मला वाटतय चौथं कि पाचवा माझ्या लक्षातच नाही ते
होय का?
हम्म आता सबमिट केल्यावर बघा तुम्ही हम्म
सबमिट केलं दिसतंय खरं कितवा ते होय होय दिसते म्हणजे तुमचा नंबर किती वेळा डाईल केलाय समजता येथे हेच्यावर हम्म त्याच्यावरून काढायलय थोडा मी काल लिहूनच ठेवले सर्व टेन्शनच नको म्ह डोक्याला कुणाला केलाय आणि की किती वेळा केलाय ते लिहूनच ठेवल काल सरळ
हो ना
फ्युजल व्हाय नको कोणी होद् चलाय परत आधी कुणाला शोधत बस का सारख सारख म
हो ना तेच ना
होय आता मगापासून दोन जणींचा या लागलाय बघा.
अ मला पण आला होता मी पण त्यांना म्हटले नंतर करते
होय तेच की एक सारख करून घेतलेल बर ना? सारख हिकड जरा तिकड जरा कु करत बसता म्हणजे तुम्हाला आपण दुसऱ्यांसंगट बोलायला बर नायी
हो हो ना तेच ना
एकसारख बर पडतय म्हणुन मी त्या दोघी चा उचालाचा काल करा म्हणताना केल्यानाय नंतर करतो म्हणत आता केलस
ते बाळ आहे ना त्यांना
हो एक बाळय त्यांना पण मी केलेला बघा
हा मग त्याच्यामुळे ते बाळामुळे थोडस ऍडजस्
काय नाव आहे त्यांच हूं काहीतरी सपकाळ का काय कायतरी आडनाव आहे वाटत
रिकामा ऑडिओ
संंपका
हा हा हा
किरण सपकाळ आहे वाडत त्यांना केलता मी त्या म्हणा लागलेल्या की लहान बाळाय म्हणून आत्ता महिन्याच बाळ आहे चांगला झालेला गरमी केवढी म्हटल त्या बाळाला कसं होत असेल मोठ्यांना ते सर्व तेला ते सहन होईना झालय बघितला नव्हे
हम्म
लहान मुलांच तरी काय त्याच्यावरती आईचा हाल गरम पाणी पियचं
हम्म तेच ना नाही हो पिले सुद्धा जात नसेल ते गरम पाणी नाही
ओ तरी पण त्या गरम पाणी पितात आहो कोमट करून मी म्हटलं काय उकळून गार केलेलं पाणी पिला अस तरी चालतंय म्हटलं
मी पण तेच बोलली त्यांना मी तर उकळून गार करायचे अरे खय ह मी त्यांना तेच बोल्ली हा
त्या नाही म्हटल्या नाही आधीपासून तशी सवय लावली म्हणून
हा हा
हा मग मी त्यांनाच कॉल केलेला
नाही हो पण डायजेस्ट पण झालं पाहिजे काय उगीच हा त्यांनी मला केला होता
बर बर चालते थांबा करते आली परत हा लगेच करू काय?
हा बघून घ्या बरं एकदा किती झाले?
बरोबर चालते बघ
काय रे आराध्या काय म्हणते?